अगं मी घेतला होता कॉल.
ते कॉल आल्या आल्याला पहिल्यांदा रिसिव्ह कराय पाहिजे, ते नंतर जॉईनिंगला टाईम लागतंय बहुतेक. आल्या आल्या लगेच रिसिव्ह कराय पाहिजे. हं मग मागच्या टास्कला हां बरं असूदे ते मी झाला. सबमिट केला मी झिरो से कंद झालतं. कारण ते हेच्या आधीचा टास्क होता ना तेला असं जरी रिसिव्ह नाही केलं, तरी ते सबमिट होत नव्हतं. आता ह्या टास्कला सबमिट व्हाय लागलंय ते. तुम्ही ऑलरेडी टास्क कम्प्लीट केलाय असं म्हणतंय ते. एक कॉल केला ना टास्क तुम्ही कंप्लीट केलाय असं म्हणतंय ते.
च म्हणतंय व्हय आणि टायमिंग शून्य दाखवालंय.
हा हा हा.
सकाळी माझापण तसा प्रॉब्लेम झाला, पण आपलं पूर्ण झालेलं. तरीपण शून्य दाखवलं मला.
दाखवलं हं माझंपण त्यामध्ये एक झालं, यामध्ये एक झालं झिरो हेचं. असुदे आणि काय?
काय नाय जेवलीस?
नाही. स्वयंपाक झालाय बसलो होतो तेच
हा हा त्यानी कामाला जाणार होतीत गं आज कस जातात तेनी मग पोरांच जेवण त्यानं सगळं व्हायला झालं तर आठपर्यंत होतंय सगळं
तुमचं जेवण?
होय झालं. सगळ्यांच्या बरोबर जेवले मी पण. हा.
भांडी त्यांनी घासलीय?
होय.
हा हा, लवकर आवरली की मग आज आता काय निवांतच की.
होय आता निवांत असतेय दहा र्यंत म्हणजे दहाला झोपतेय गं.
हा हा, आमचा पण स्वयंपाक झालाय जेवायचं बाकी आता.
हां हां पोरग
पोरग हाय की टीवी बघायलाय
आणि काय म्हणतेस? मालिका बघायल सवय
हा हा मालिका सगळीच बघतात घरातले. मला अस कधी टाइम भेटत नाही. स्वंपाक मध्ये असतोय. मग माझ मोबाईल वर मालिका त्यांनी चालू असत्या
हा. चांगलय. मी मालिका
अ ह्याज हे ना किती दि दिवसात कंप्लीट करायच विचारया पाहिजे कारण तू मला म्हणलं बघ माझ्या मागच्या टास्क मधलं माझं एक राहिलंय
हा.
अ त्यातल हे ना हे झालं कट झालं तो टास्क झिरो सेकंड झाला टास्क कंप्लीट झालाय सांगते न म्हणजे टाइम निघून गेलंय त्याचं बुधवारपर्यंत ते कंप्लीट करायच होत एकच कॉल फक्त राहिला होता.
कुठला टास्क म, पहिला टास्क
नाय नाय ते माझ्या भावाच होत
बघ
मग ते मी लगेन तेना ऑलरेडी दोघा तघांना कॉल केला. नंतर मी त्याचा अकाउंटॉग इन कर. ून घेत म्हणजे त्या टास्क कम्प्लीट करायसाठी. असं झालं ते मग ते एकटीला कॉल केल ना त्यातला चार कॉल झालते. फक्त एक राहिला होता. मग सकाळपासून माझ्या लक्षात नाही करायचं आणि मागाशी करायला बघतोय तर. ते ऑलरेडी कंप्लट आहे असं म्हणते आणि झिरो सेकंद होते.
मग त्याची पेमेंट.
नाहीईन झिरो
म्हणजे आपल्या वेळ संपल्यावर ते पुढचे कॉल करता येत नाहीत का आप
हा आता टाइम आता ह्याला दिवस देणार ना ते नाही पाच ते सहा दिवसात पूर्ण क ट हा अस
हा हा हा मग तुला मला त्याच वेळेत आलाय तास
होय होय तेचाराय पाहिजे वर्ष चल जरा
हा. म्हणजे पटापटा करून ग्याले ते ना.
हा तेच क्या आता माहित असलं की अस गांभीर्यान आपण करतोय ना
हा.
राहू दे उद्या कॉल करायलेला असं म्हणून सोडून देते मग
हम्म. तस नाही चालणार होती आणि ग्रुपवर टाकल की प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम झाला होर सगळ्यांचा प्रॉब्लेम आला.
ते ऑल महाराष्ट्र काम करायला ोड त सग वज ना
हा हा.
त्या मग लोडिंग पण येत असल.
हम्म तसच ते वर्षाने रकलं.
जर आपण त्याथरळगर्जीपणा चालत नाही
हा. काम तस ना.
काय म्हंटलं.
काय म्हणते हेच म्हणत म.
काही नाही बघा सकाळच्या चपाती होत्या चार पाच. जरा सांडग्याची आमटी केली भाकरी एक चार पाच केल्या. बात केला. अम
हम. हम्म माझं पण तसं होत थोडं. कारल्याची भाजी होती.
हा. सकाळच थोडं असलं की मग. काय थोडं केलं तरी चालते.
म्हण बाजार जर होता गावात नाही त्या बाजारला जात नाही काय म्हण
हा हा आमच पण शेवघा राहिलाय फ्रीजला तुम्ही शेवगा म्हंटल्यावर ध्याणात आल.
सकाळी करा आत
हा बीपी साठी शेवगा चांगला असतोय बघा
हा का?
हू शेवग्या
आमच्यात आवडतय सगळ्या आमच्यात बीपी नाही आहे सोड कोणाला पण आवडीन खाता शेवगा हा तू तुरीच डाळ घालून आणि शेंगदानाच तो कूट पण थोडा घालतोय.
हा, हा
आणि काय म तुला फिरायला कुठं आवड? त
फिरायला व्हय इकड जायचंय रायगडला तेन जायायच अजून इच्छा हाय गणपती पुळेला एकदा जायाची इ
गेली नाहीस तू आजून
अ दहावीत असताना आमची सहल गेलती तेव्हा जाऊन आलोय. ते लग्न झाल्यावर लगेच राहिलं त्यामूळ नाही कुठं गेलो
हा, हा, हा
तुम्ही जाऊन आलाय?
जाऊन आली मधी मी आता काय माझी पोरं मोठी झाल्याय त्यामूळ पोरासनी सोडून जाते मी पोर शाळेच सहलीतन जात्यात
हा.
आसं.
तिकडचं बघितलय तेन पावस, मार्लेश्वर
ते सगळं बघितलस थांब आणि आणि कुठे गेलतो आम्ही हा ते आरेवारे बीच
अरेवारे बीच ते हेला हाय ना महाबळेश्वर लाय ना?
नाई नाई इत हाय कोकणात
को
रत्नागिरी जवळ रत् रत्नागिरी रत्नागिरीचं मत्सालय बघ
हा हा माहिती हाय ते बघितलंय मोठं हा. हा हा आणि तेला मध्ये पण माहिती हाय का ते अं. संग्रालय हाय माशांच बेल्याच तेच का? हा हा. वेगळ्या प्रकारचे मासे हायत.
हा अं संग्रह केलेले हायत कासव मोठाच्या मोठा हाय वेगळ्या वेगळ्या
मोठायं हा वेगवेगळ्या प्र मासे हा डायनासोरच तिथं ते हे हाय हा हा हा सांगाडा हाय मोठा बघितलंय.
ते सगळं कोकण भागात येते महाबळेश्वरला गेलो नाही गं मी जायाचं सोड मला.
हा हा खरं तिकड सगळी घाट हायत त्यामुळे भीती वाट
महाबळेश्वरा ला तू गेले लिस हॅलो.
हम्म्म तू गेलेलीस का म्हटलं महाबळेश्व
नाई नाई तिकड नाई खरं ते परवा जागे झालं नाही का ते साताऱ्यात अन अनबेळी घाटात ते हे कोसळी नाही का?
आंबे नळी घाटात काय हा ती पोरं पाच पोरं.
हा.
फच ना आठ काहीत होती हा आठ आठ होती.
तेचक. ते तिकडं जरा घाटच आहेत त्या साईडला हा कोल्हापूरच्या पुढे तिकड घाट तेच ये ते आंबा घाट आंबोली. घाट. ह भीती वाढते त्यामुळे.
ते तर आहेत सोड बघायच महाबळेश्वरला तेवढ नाही गेलो बाकी सगळं बघितले
हा हा
आणि असं पोर मोठे झाले त्यामुळे घरातल्या पण म्हणजे बायका बायका जरा झालं तर पण काय
जा म्हणतात होय आपण कधी फिरायचं मग
अताच ये घरातले पण असे ट्र्रीप पण सारखे सारख होत नाही ना.
हम्म.
ह.
नाही नाही होत नाही आणि सगळी जाऊन चालच चालतच नाही घरात
हा. त्याच्यामुळं त्यांचे त्यांच्या मित्रांस पण जाण त्यांच होते. पोरांचे सवलीत न होते मम्मी कधी जाणार मग ह असं ट्र्रीप असली तर मम्मी जाते.
हा हा मग घरी जेवणते
करतात एक दिवस मॅनेज.
हा हा मकाय नाही.
हम्म सक् काही थोडं करून ठेवलं किंवा संध्या. हा छोटी फॅमिली त्याच्या तो जास्त साफूसथ असल म्हणजे जला जास्त जबाबदारी असते. हा हा त्यां बरोबर पण दिसत नाही. ना त्यांना पटतच नाही सोड किती पण काय पण के सर
हा ते तर आहेच हम्म
बघायचं आहे पण मला. इथं कोल्हापूर इथं हे रां काय तेवढ बघायच रायग सगळेणंगय बघितलं आणि म रंगा बघित जवंं.
होय जायचं एक दिवशी संध्याकाळच जवळ आहे ना. रविवारचं ते जायचं पोरांना
पण जाणं नाही होच.
हा आपण म्हणतोय ठरवते खरं ते नाही.
ह तू कनेरमड वघितरलास का.
हा ते बघितले.
आताले छान झालेय. आता जास्त होय जास्त मोठी झाल्या बागतण नवीन नवीन कायदा केल्यात
हम्म तिकीट पण वाढलं असल.
होय ते किथून वाढले आणि आतल्या आत फिरायला आणल वने. ती छोटी रेल्वे असते ना हम्म आतल्या ते दन तिकीट.
हा हा.
परवा माझे भाऊ आणि भाऊज गेलतील दोघं जण
होय.
हम बाहेर गेले घर आता आणि जास्त मो एकखा दिवस लातोय आता खेल म्हणजे
हम फिरायला.
हम्म
आणि कसं केलं असेल पाऊस ते आम्ही सहलीतनच गेल तो. आठवी नवीत असताना दहावी तस ना गणपतीपुळे केलं. आठवी नववीत असतानाच भत प्रत्येक तिकड मग कोल्हापूरचं पूर्ण होतं ते. एक दिवसाची ट्रिप होती ते.
चालते बग माझं टायमिंग झालं तू कर काय एवढं सबमिट करते मी
बर बर.